कि ग मला काय धाड भरल्या
हॅलो
हॅलो
हा आलाय आवाज आता आला अरे मला तर काय कळना झालय त्या दीड शे रुपये रामानुज मिळल्यात नुसता
हा त्यान काय तर फालतूच बोलला असेल त्यांना कायतरी फालतूच बोलला असल सृष्टी
अ मी बोलाल त्याच्यावर चांगलंच बोल्याला म्हणजे आपण बोलतो ते आपण तसलच नाही त्याच्यापेक्षा चांगलं बलाल
बिनकामाचा हाय मला तर शकच व्हायलाय
नाही ग आता पैसे द्या आल्यात म्हणल्यावर मिळत मिळणार तर शंभर टक्के ना
अडीशे आणि दीडशे घेऊन काय करायचं
त्यांचं त्यांनी ते हे चेक केले ना डॅशबोर्ड
काय माहित नाही बे ते डॅशबबोर्ड तरापच झाले ते माझ सगळं
तुझ
हा
कस काय का
काय माहित काय वयले काय माहित
हेहेहेहहे
को ना जाातली ग ते
येत का येत पैसे येत पेमेंटस दाखवाला का नाही.
नाही अजून
मग तुझ्या अजून चेक व्हायचे आहेत मग टास्क
चेकिंग सब सबमिट केले आहेत. कि मी
हम्म
सबमिट केल्यात मी अजून चेकिंग दाखवंग तुझ चेकिंग पडलं का नाही.
माझ चेकिंग झालंय की मी अजून ते पेमेंटच म्हणजे पेमेंटच घातल नाही अजून
तर तिथं तुझा पेकिंग पडलं नाही काय म्हणजे चेक झालं. पडलं नाही ते,
कुणाच माझं
हा होम तिथं दाखवत नाही होय. टास्क अवेलेबल आणि
हा दाखवत् की
किंग म्हणून ना ऐक पडते ब
हा ते दाखवाल आहे की
चेकिंग की टास्क आहेत तुला चेकिंग वीस तीस काय.
ते काय आता बघायला येत नाही ग तुझ कॉल चालूय ना त्यामुळे बघायला नाही अग बॅक मध्ये कस हास दि तीन कार्य उपलब्ध आहे एकवीस कार्य तपासत आहेत. मला
हम म पण तसच आहे मग म आ नाही ात
माझा आत्ता दिसा लागले मगा म आधी दिसत नव्हतो अशी आणि मी आधी आगो आ तुझ्या आधी चालू केलोय ग लई आता मग आम्हाला आलेय ते अ
म माझं पण थोड्या दिवसात हो होईल मग
हम्म
सोड बाई काय. मला काय विषय झालाय सांग. ते पाच तास.
हा.
मसाले झाालीत. ते मा. अकराात. ते पंधरा आली. मग पुन्हा पंधरा ते.
तू सबमिट करा सबमिट करा येते ना तसच येते ग सगळ्यांना तसच येते झालं झालं की सबमिट करा ऑप्शनला. क्लिक करत जा.
हो पंधरा ते. एकोणीस आल्यात मग एकोणीस ते चोवीस. मग चोवीस ते एकोणतीस आली. म आता हे एकोणतीस पर्यंत पूर्ण झाल्या. तर मी पुन्हा ऍड ला क्लिक केलं एक आलं तर ब आहे तीस झाली नाहीत आणि चौतीस पर्यलं तर.